काय झालं तुमचं नाव का
माझं नाव रुपाली मोरे
हा तर राहता कुठं
मी आता पुण्यामध्ये राहते आधी मी इचलकरंजी मध्ये राहत होते शिक्षण घेत घेते माझ जय वडलां ख
हा हा सासर कुठलं मग
सासर माहेर तसं पाटणच येतं माझं पण माझे आई वडील तिकडे नोकरी निमित्त असल्यामुळे तिकडे
हा हा
हम्
तुमचं शिक्षण किती झालं
माझं बी ए झालंय ग्रॅज्युएट
हा हा
हा तस मी ह्या तीन विषयावर खूप बोलू शकते कारण माझे समाजशास्त्र झालय
हा
आणि मला त्यामध्ये कुटुंब नियोजनच होतं शेवटपर्यंत
हा ‌
कुटुंब नियोजन त्यामध्ये भरपूर विषय होते वि विभक्त कुटुंब एकत्र कुटुंब त्यानंतर मातृसत्ताक कुटुंब पितृसत्ताक कुटुंब खूप काही होतं
हा हा आम्ही बीकॉम केले ना मग एवढं काय आता बारावीला होतं ते तेवढं काय आता लक्षात नाही आता
हा इंधन असेल ना तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये बारावीला
हा होत
हम्म
मग तुम्ही बोला कि मग कुटुंब नियोजन
तुमचा कॉल आहे तुम्ही मला विसरा प्रश्न
हा हा
विचारा
हा कुटुंब नियोजनावरती मग सांग
कुटुंब नियोजन. आता बाबा शासनाचा जस नियम आहे हम दो हमारे दो.
हा.
ते सगळ्यांनी लागू केलं पाहिजे म्हणजे त्याच्या काही आहेत त सोयी सुुविधा आहेत त्यांच्या काही नियम आहेत त्यांच्या औषध असतात त्यांच्याकडे ते पूर्वत असतात तर सगळ्यांनी ती घेतली पाहिजे वेळोवेळी
हम्म
आता ज्या ह्या असतात ना सेविका. त्या ज्या सेविका असतात ज्या येतात ना घरोघरी.
हा अंगनवाडी.
हा त्यांच्याकडे ते असते. नियमावली असते सगळी माहिती असते ते सगळे पुरवतात. तर त्यांना काही लोक. असं म्हणजे रिस्पॉन्स देत नाहीत ना.
हो.
तर दिलं पाहिजे ते.
हो दिलं प एक एक जण मनावर घेत नाहीत ना कुठलीही गोष्ट.
हां.
मग नंतर पाय ते नंतर हे करत्यात ते केलं नाही.
हां.
हम्म.
आणि काय.
आणि इंधन वरती काय.
ता गॅसच शॉर्टेज चालू आहे तेल वगैरे सगळं महागलं आहे तर. थोडस कमी वापर केला पाहिजे लोकांनी तेलाचा असेल. आमच्याकडे कसं आता आमच्याकडे गावी चूल पण आहे गॅस पण आहे. त्यामुळे. दो् दोन्ही वर आम्ही जेवण करतो त्यामुळे चालत ते.
हा मग पुण्यामध्ये नाहीत काय?
इथं पुण्यामध्ये आता माझी मुलगी लहान असल्यामुळे मी काही काम असलं की गावीच असते. आणि म्हणजे काय तिकडे काही काम नसलं की परत तिथे येते त्यामुळे इथेही फारचा उपयोग त्याचा होत नाही.
हा हा मग तुम्ही आता कुठ कायसा पुण्यात काय गावातच हा.
ह् आता पाऊस पडला जवळ शेती काम असेल तर सासु सासरे शेतीेत जातात ना. मग घरी त्यांची मदत म्हणून जाईल मी
हा.
तवा मग आता माझ्या नवऱ्याला पण शेती करायला खूप आवडते.
हा.
आणि त्यांच्या वडिलांना होत नाही म्हणून पण ते करतात शेती अशी मदत करतात म्हणजे ज्यावेेळेला काम असतं त्यावेेळेला ते सुट्टी काढून जातात. त्यामुळे आता आम्ही जाईन पावसाळा चालू झाला कि रोपा लावायला.
हा. मिस्टर काय करतात मग जॉब.
मिस्टर जॉब करतात आय टी कंपनीमध्ये.
हां.
ते. मॅकॅनिकल आहेत त्यांच चांगलं शिक्षण झाले. आहे ते. अजून काय?
अजून काय नाही.
तुमच्या विषयी सांगा काही. दैनंदिन जीवन तुमचं रोज प्रवास करता तुम्ही मग डबा घेऊन जाता की येऊन जेवण करता.
पहिला घेऊन जात होत दोन वर्ष.
हा.
मग हे लास्टच्या वर्षी काय नाही तसच जायच यायचं. ड्बा वगैरे काय घेऊन जात नव्हतो.
आता तुम्ही मग एमकॉम करताय तर दोन वर्षाच आहे ना एमकॉम.
मी बीकॉम कम्प्लीट केलं आता एमकॉम ला लावलंय.
हा हा.
अजून काही कॉलेज चाल झाल नाही अजून थोड्या दिवस
अजून घरीच असाल ना
हा आता घरीच आहे आता एक
हम्म मग आता ह्या सु्टीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काही काम नाही शोधलं
नाही
घरीच
हा घरीच म्हणजे अजून प कॅम्प्युटर करावं म्हटलं मग कॅम्प्युटर केल्याशिवाय जॉब पण बँकेत भेटणार नाही असं वाटत आपलं मून काय बघाय नाही अजून
पण जर तुम्हाला चालू करता येत असेल ना कम्प्युटर चालू बन तर कुठेही काम भेटतो
हा
तुम्हाला तेवढाच अनुभव आला असता ना कामाचा तुम्हाला सुरवात तिला सगळं पण का अनुभवावर जास्त कामं भेटतात
हा
आधी कुठं काम केलंय का मग असे विचारतात इंटरव्ह्यूध्ये म्हणजे जेव्हा तुम्हाला ते बोलवतात ना भेटायला
हा हा
त्यावेेळेला ते असेच प्रश्न विचारतात आधी कुठे काम केले मग ते का सोडलं
हो
हो ग पण मला तरी जववडे मी आधी इथे आले पुण्यामध्ये आणि ज्यावेळेला ज का नोकरी करत होतो ना म्हणजे शोधत होतो ना त्यावेळे लोक मला हेच प्रश्न विचारायचे
हा
कुठं नोकरी केले का आधी अनुभव आहे का आणि मग अनुभव असेल तरच ते तुम्हाला कामावर ठेवून देतात नवीन लोकांसाठी खूप कमी जागा अस मी इचलकरंजीध्ये केलं होतं
हा हा
ते सागावकर हॉस्पिटल आहे ना
हा हा कुठेले
हे इचलकरंजी मध्ये लहान मुलांच दवखाान आहे
हा हा हा तुम्ही मग कॉम्प्युटर कोर्स ला मग काय काय तुम्ही काय शिकलाय मग टॅले वगैरे.
हा कॅरी झालंय माझं.
हा,, कुठं गेलाय मग इचल करंजीत.
पुण्यामध्ये गेले म मी लग्नानंतर केले आहे म्हणजे ज्या वेळेला मला जॉब भेटत नव्हता ना म्हणून मी केलेली
हा हा
म्हणजे ते अजून माझ सुरुच होतं क् क्लास तेवढ्याच मला जॉब लागला
आणि मग ते संध्याकाळी जायचे मग,, नऊ ते दहा, जायचे क्लासला. आधी मी कामावरून यायचे,, मला यायला आठ वाजायचे,, म्हणजे साडेसातऽ आठ वायचे कधी कधी बस नाही भेटली तर. आणि मग मी येऊन, जेवण करून, जेवून नऊ वाजता जायच, दहा वाजता यायच.
हा,
हम्म पण आता, असं वाटतंय की, आता मी सगळं विसरलेय, दोन वर्षामध्ये.
हो का घरात बसून ते
घरात बसून म्हणजे कधी, हात आता पडलाच नाही.
हा
म आधी प्रेग्नेंट होते म्हणून, नंतर आता एक मुलगी झाली, तर दीड वर्षतरी म्हणजे जवळजवळ अडीच वर्ष मी बघितलंच नाही
हा
त्यामुळे ज्या व्हया असतात ना त्या जपून ठेवायच्या.
हा कम्पुटर हेच्या कम्प्युटर क्लासच्या.
हो.
प्रेग्नेंट राहिल्यामुळे तुम्ही गेलाच नाही काय मग?
ते खूप लांब होतं ना, मला जास्त प्रवास होत होता, खूप गर्दी असायची बस मध्ये, म्हणजे चढता यायचं नाही. म्हणजे इतकी, कि एका दरवाज्यातून जवळजवळ वीस पंचवीस लोकं, आत चढायची ना बसमध्ये.
हो
त्यामुळे मी कस येणार ना पोट घेऊन तिथं कस चिरड चिरडा चरडी होते पाक, बसमध्ये येताना व्हायची, जाताना बस रिकामी व्हायची. कारण वेगवेगळ्या वेळेला जातात ना लोकं
हो
पण, येताना सुटायचं सगळ्यांचं टायमिंग एकच असतं सहा वाजेपर्यंत सगळेच सुटतात.
हा
त्यामुळे आणि वनवे असल्यामुळे, तिथे येताना बस खूप कमी असायच्या
हा हा
आणि मुळात मला, इथून मी जायचे थोडं चालत एक अर्धा किलोमीटर. तिथून मी रिक्षाने, एका दुसऱ्या स्टेशन वर जायचे. तिथून बसणे मग तिथे मी जायचे. कामाच्या ठिकाणी आणि तिथून हा आणि तिथून पण मग थोडंसं चालत मी कंपनीत जायचे मग येताना ते वनवे असल्यामुळे खूप लांबपर्यंत चालत यावं लागायचं मला
एक ना शिवाजी च छत्रपती शिवाजी चौक म्हणून हाय तिथे आणि मग तिथून गाडीने मी परत घ्यायचे यायचे. आणि इथून परत रिक्षाने एका विशिष्ट चौकात आणि तिथून परत चालत घरी असं खूप मोठा प्रवास होता माझा म्हणून मी एक तीन महिन्यानंतर नाही गेले
हा
तीन महिने गेले.
हा हा माझी पण फ्रेंड आहे की पुण्यातच.
हा कुठं राहते ती?
ती कुठे राहते काय माहित पण बँकेत जॉब करत्या शिवतीर्थ बँक हाय तिथं
कोणती बँक हाय?
शिवतीर्थ काय कुठलं हाय वाटतं की तिथं
हा हा इथल्या बँका वगैरे काय माहित नाहीत आमच्या सगळे बँकेचे खाते सगळे गावात आहेत गावाला आहेत तिकडे
हा
किंवा माझं जुनं खातं पण इचलकरंजीत होतं त्यामुळे काही नाही इथं काही असा संबंध जास्त येत नाही म्हणजे
हा हा
बँकेचा वगैरे
तिला पण एक वर्ष जायला लागलंय मग किती तस
मग तिचं लग्न झालंय की ती अशीच नोकरी करायला आली
नाही अशीच नोकरी करायला आल्या अजून लग्न काही नाही
हा म्हणजे मुली मुली राहतात का
हा तिचीी बहीण आहे की मोती तिच्या्या बरोबर राहतय ती
हा तिझं लग्न झालंय का मोठ्या बहिणीचं
नाही अजून
चल तुमचे दहा मिनट झाले तुम्ही परत लावा मला कॉल
हा